हॅलो आवाज येतोय का माझा
आवाज येतो आहे का माझा
हो येत आहे माझा आवाज येत आहे का तुम्हाना स्पष्ट
एकदम क्लिअर
ओके काय करत आहात
बर काय नाही स्वयंपाक बनवाय लागले तुझं झालं जेवण
ओके बाहेरच खात बसलोय बघा का
काय बाहेरचं हेल्दी नसतं खाण्यात बाहेरचं कशाला खायचं
बाहेरच म्हणजे आता जेवायचं टायमिंग जवळ आलेलंच आहे आता घरी जेवण तयार करत आहेत पण भूक लागली होती म्हणून स्नॅक्स स्वरूपी थोडस बाहेरचं घेतलं खायाला
पण या वातावरणात पावसाळ्यात बाहेरच जास्त खाल्लं नाही पाहिजे ही गोष्ट बाहेर जॉबला गेल्याशिवाय कळत नाही कारण कस होतंय बाहेर बाहेर जॉबला गेलेल्या मुलांनाच समजतं की घरचं जेवण घरचं आहार हेल्दी फूड ह्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर कळतात जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत आपल्या लक्षात नाही येत
हो आणि घरच्या जेवणाची ओढ नंतरन लागते ही गोष्ट मी ऐकलेली आहे पण असत ना शेवटी घरी असल्या नंतरन बाहेरचं खाऊ वाटतं बाहेर असल्या नंतरन घरचं खाऊ वाटतं म तुम्हाला काय वाटतं याच्या वरती कि हे बरोबर आहे का चुकीच हाय
नाय आहे बरोबर पण रोजच्या रोज बाहेरच नाही खाल्लं पाहिजे कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे कि बाबा पंधरा दिवस झालेत रोजच घरचं खातोय कधीतरी एक चेंज म्हणून बाहेरच काही तरी एखाद खाल्लय किंवा मग बाहेरच्या खाण्यात गोष्टी येतात कशासाठी महिला काय करतात बाहेरची गोष्ट एखादी खाल्ली की त्याच्यामध्ये काय काय मेन्यू वापरलाय काय काय त्याच्यात वापरलं हे बघण्यासाठी सुद्धा बाहेरचा आहार घेतात किंवा एखादी भाजी या ठिकाणची प्रसिद्ध आहे मग ते काय यूज करत असतील त्याच्यामध्ये मग आपण ती घरी पण बनवू शकतो तो ते बघण्यासाठी सुद्धा बाहेरच्या रेसिपीज खाणाऱ्या महिला आहेत
हो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि म्हणजे महत्त्वाचाच आहे तो मुद्दा की घरी ज्यादा तर चायनीज बनत नाही जसं की आपल्याला माहित हाय कारण की सगळ्यात बेकार परिस्थिती तर त्याच खाण्याच्या गोष्टी तिच्या अस तर मला वाटतं त्याच्यामुळे मी तर ते पर्सनली खात नाही पण असंच बाहेरच नमकीन वगैरे खात असतो मी एक्झाम्पल म्हणजे अ फरसाण वगैरे त्याच्यान मला नाही वाटत इतका प्रॉब्लेम होत असेल पण कधीतरी ठीक आहे जसं की तुम्ही म्हणालात रोज रोज खात असेल तर ते शरीराला चांगलंच नाही तुमचं बरोबर आहे
कारण आता फरसाण तुम्ही जरी म्हणलात ना की बाबा आता फरसाण मी खातो कधीतरी फरसाण पण हे हे पदार्थ अशा पद्धतीने बनवतात की एकच तेल जास्त प्रमाणात वापरल जात बेकरी प्रोडक्ट्समध्ये कारण प्रत्येक वेळेस तेल चेंज होत नाही जोपर्यंत कडई मधलं तेल संपत नाही तोपर्यंत दुसरं तेल त्यामुळे ते सुद्धा शरीराला घातकच ठरू शकत नाही का
आणि भारताला तर सवयच आहे वस्तू जोपर्यंत वापरता येते तोपर्यंत वापर वापरली पाहिजे त्याच्यामुळं तो मुद्दा येतोच तिथे कि ते तेल संपेपर्यंत वापरतात हो तुमचं बरोबर आहे पण अ
काही काही वेळेला चालून जाईल तुम्ही म्हणालात बाहेर जॉबला वगैरे गेल्यानंतर न आपल्याला त्या गोष्टी तिची जाणीव होते की घरात ताजं जेवण होत ते ह्या रोजच्या जेवणापेक्षा चांगलच होत म्हणजे आता मी जे बाहेर रोज खात आहे हे मला पटतच नाहीये मला कधी एकदा घरचं जेवण खाईन असं होईल ते होईल तुमच बरोबर आहे तुम्ही असे उदाहरण बघतच असाल त्याच्यामुळे तुम्ही मला या गोष्टीचं उदाहरण दिल असं काही आहे का
हो आहे ना माझी मुलं आता बाहेरच आहेत ना जॉबला त्यामुळं त्यांना रोज जरी मी विचारलो कॉलवरती की बाबा आज काय जेवलास ही भाजी खाल्ली पण या भाजीला तुझ्या हातची चव नाही असं ते रोजच बोलत असतात त्यामुळे एक सल्ला म्हणून मी एक तुला दिला की आता घरचं आहे ते पोटभर खात जा परत तुला जॉबला गेल्यानंतर त्या गोष्टी मिळणार नाहीत खायला जेव्हा तू सुट्टीला येशील तेव्हाच मिळणार
हो आणि खर तर जॉबला जाऊन आल्यानंतर न स्वतः बनवून काहीतरी खावं अशी आपली परिस्थिती पण राहिलेली नसते त्यामुळं तेव्हा नाईलाज म्हणून बाहेरच जास्त खाव लागत मेस जरी म्हणालात मेस मध्ये किती प्रेम असतं घरच्या जेवणासारखं हे तर जाहीरच आहे, की बाबा नाही ते चांगलं लागत. त्याच्यामुळे घरच्या जेवणाला मी असं कधी म्हणत नाही पण आत्ता थोडं टाईमपास म्हणून थोडसं घेतलं खायला बाकी काय नाही तुम्ही म्हण
आता मेसचा विषय निघालाय म्हणून मला एक बोलायचं आठवलं. आपण म्हणतो की मेस जेवण बरोबर लागत नाही, हे लागत नाही, ते लागत नाही पण शेवटी मेसला सुद्धा चार माणसांचं जेवण बनवणं इतपतच ते नसतं मर्यादित त्यांना सुद्धा दहा बारा असे वीस पंचवीस डबे असतात. आपलं कसं आता घरचं चार माणसांचं केल्यामुळे चवीचं लागतं. तेवढंच साहित्य- त्य तेवढंच क्वांटिटीमध्ये वापरतो त्यामुळे जेवायला सुद्धा चव येते. पण मेस मध्ये कसं तर वीस पंचवीस डबे रोजचे, रोजचे वीस पंचवीस म्हणल्या नंतर सुद्धा कमीत कमी चाळीस पन्नास चपाती त्या महिलेला करायला लागत असेल. त्यामुळे त्या तन सुद्धा होतय किंवा टेस्ट कमी लागणे किंवा काय लागणे आणि रोजच्या डब्याला द्यायचं काय? हे सुद्धा एक मोठा प्रश्न त्या महिलेला पडत असेल त्यामुळे कधीतर होत असेल चवीमध्ये फरक मी नाही म्हणत नाही असं, पण त्या अन्नाला सुद्धा नावं ठेवणं हे पण माझ्या बुद्धीला पटत नाही कारण एक वेळ त्यानेच आपलं पोट भरतं तिथे.
हो अन्नाला नावं ठेवून कधी चालतच नाही तुमचं बरोबर आहे. फक फक्त घरच्या जेवणात प्रेम असतं आणि बाहेरच्या जेवणात सर्वांसाठी केलय अशी भावना असते. जेवणात मात्र काही फरक नसतो. पण घरचं जेवण आहे. हे आपलेच खाणार आहेत ती आपुलकी त्या जेवणामध्ये असते. आणि बाहेरच्या जेवणामध्ये आहे ना तोच मुद्दा की भरपूर जणांचं क्वांटिटी मध्ये बनतं जसं की तुम्ही सांगितलात. अ तुमचं बरोबर आहे अन्नाला नावं ठेवणं चुकीचं आहे. जे की मी कधी करत नाही, पण बाकीचे लोकं करतात जसं तुम्ही हायलाइट केलं की काही काही लोकांना असं फील होतं की हे काय खात आहे मी याच्यापेक्षा घरचं बरं. आणि घरात खात असताना त्यांना वाटतं की नाही बाहेरचं पण खाल्लं पाहिजे. होईल थोड्या दिवसानंतरन ही गोष्ट.
आणि कसं होतय आता काही मुलं जॉबला गेल्यानंतर रूम करून राहतात. रेंट वरती चार मुलं, पाच मुलं मग ते कस स्वतः बनवून सुद्धा करून खातात घरामध्येच रूम मध्ये. स्वतःची शेगडी साहित्य वगैरे आणून. पण ते सुद्धा रोज विचारतात की बाबा ही भाजी बनवायची आहे तू कशा पद्धतीन बनवते? मग आपण रेसिपी सांगायची त्यांना मग ते त्या पद्धतीन करतात. तरी सुद्धा म्हणतात की तुझ्या हातची चव नाही. म्हणजे आईच्या हातची चव ही आईच्याच हातची चव असते. ती स्वतः बनवली काय किंवा मेसमधून आली काय. थोडा तरी बदल हा राहतोच.
हो हो ती चव तर प्रत्येक जण मिस करतोच, पण स्वतः बनवून खाण्याची मज्जा सुद्धा त्या ठिकाणी मिळते. काही गोष्टी पॉझिटिव्हली पण घेतल्या पाहिजेत की बाहेर जॉबला असल्यानंतर न आपल्याला अनुभव येतो की स्वतः जेवण बनवण हे फिलिंग कशी असते. अ रोजच्या रोज आपल्याला समोर ताट येत आणि आपण जेवण करतो पण त्याच्या पाठीमागचे कष्ट आपल्याला तिथं बाहेर गेल्यानंतर न कळतात. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. पण त्याच्यामध्ये पण थोडीशी मजा दडलेलीच असते शेवटी.
हो बरोबर की, पण बाहेर गेल्यानंतर सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा जास्त रोजच नूडल्स खाणे किंवा मॅगी खाणे. किंवा रोजच तेलकट पदार्थ खाणे पिझ्झा बर्गर्स खाणे. हे पण तितकंच शरीराला घातक ठरत. भरपूर पोट- पोटाच्या तक्रारी वाढतात. पचनाच्या तक्रारी वाढतात त्यामुळे मग झोप पूर्ण होत नाही, मग पित्ताचा त्रास होतो. म्हणजे छोट्या छोट्या बाहेरचं आणि घरचं आहारातून किती गोष्टींच्या गोष्टीना सामोरी जावं लागतं हे आहारावर डिपेंड करतं, की बाबा मी काय खाल्ल पाहिजे आणि किती झोप घेतली पाहिजे.
हो आणि जॉबला असलेल्या व्यक्तीची लाईफ स्टाईल सुद्धा थोडीशी चेंज होते जर का तो घरातून बाहेर असेल तर कारण की आता तो व्यक्ती एकटा आहे म्हटल्यानंतर न तो आपल्या मनाप्रमाणे राहायच ट्राय करतो. थोडे दिवस राहतो पण त्याला जाणवतं की बाबा नाही नाही जरा जास्त चुकाय लागले त्याच्यानंतर ना मग ते ऑटोमॅटिकली कमी येतं, खाण्याच्या बाबतीत जसं की तुम्ही म्हणालात की बाहेरच जंक फूड आपण टाळलं पाहिजे.
पण आता काही ठिकाणी महिला सुद्धा जॉब करतात मग त्यांना घरी येऊन स्वय पाक बनवायचा कंटाळा येतो मग काही ठिकाणी आता जॉईंट फॅमिली नसते विभक्त फॅमिली असते. नवरा बायको मग ते दोघं म्हणणार राहू द्या आता घरी बनवायचं मलाही जॉब करून कंटाळा आलाय आपण दोघे बाहेर जाऊया जेवायला मग तीस दिवसातले वीस दिवस ते बाहेर जेवतात आणि दहा दिवसच फक्त घरचा आहार त्यांना मिळतं. मग ते सुद्धा त्या महिलेला काही काळानंतर समजतं की हे चुकीचं आहे. आणि हे माझ्या शरीराला साईड इफेक्ट पण करत या त्यामुळे परत मग त्या बनवतात घरी ठीक आहे चालेल दोन चपाती सकाळीच एक्स्ट्रा बनवून ठेवया संध्याकाळी तेच खाऊया असं सुद्धा हल्ली प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याही गोष्टीचं.
हो ना आणि महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची होती, की आधीपासून जे चालत आले की महिलांनी स्वयंपाक केला पाहिजे पण आता परिस्थिती बदलत आहे की तुम्ही म्हणालात की महिला सुुद्धा जॉब करतात आणि पुरुष तर आधीपासून जॉब करत आलेले आहेत. पण हीच गोष्ट जेवणाच्या संदर्भात वाटणी झाली की हे काम मी करेन हे काम तू कर. ही गोष्ट कॉमन केली पाहिजे असं कधी कधी मला वाटतं कारण की जे आहे ना शेवटी शेवटी सगळं महिलांनाच करावं लागतं. घर सुुद्धा सांभाळण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत. मग जेवणामध्ये सुद्धा थोडं पार्टिशन व्हावं पुरुषांनी सुद्धा जेवण बनवायला शिकावं. ही गोष्ट चुकीची नाही आहे असं मला वाटतं आणि हे नॉर्मल झालं पाहिजे.
चुकीची पण नाहीये आणि करतात काही ठिकाणी पुरुष सुद्धा चिरण्याची निवडून देण्याची मदत... करतातच की नाही अस नाही पण माझ्या मते. बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण कधीही चांगल.
हो ते पण आहे बरोबर आहे तुमचं आणि बघता बघता आपले दहा मिनटे जेवना... बाबतीतच बनला झाल कंमप्लीट झालेले आहेत. ठीक आहे आपण इथे थांबूयात आता ओके. तुमच्या साईड न कॉल कट करा.
हा.